हॅलो.
हा.
हा बोला.
येतोय काय आवाज, लागतोय की नाही लागतोय की नाही म्हणून आणि लावला. ती कॉल लागेपर्यंत भीतीच वाटते्या. लागतोय का कट होतय का दुसरंच काहीतरी येत.
हा तेच की फेल पण होऊ शकतय ना.
पाऊस पण चालला आहे नाही, आता पाऊस चालूच आहे.
हो हो इथं आमच्या इकडे पण चालूच आहे. बघा पाऊ हम्म, बारीक आहे का मोठा आहे. तुमच्या इकडं पाऊस
तेच म्हण मोठच आहे. तसं पण बारीक नाही.
हा हा.
सबमूट.
हा, हा, हा.
तुमच्या तिकड नदीला ते
काय म्हटलं तर अ नाही नाही तेवढं काय नाही. नाही नाही.
म्हणजे तुमचं आता अ तुमचं सास सास हा हा सासर तिथून कुठं आहे. म्हणजे दुसऱ्या गावात आहे काय
हो हो गाव आहे. आमची इकडं.
हा हा हा. असं आहे तेच म्हंटलं मग प तुमच्या तस पनीरच ते जास्त करतेत नाही तेच म्हणून. विचार म्हंटलं जरा पनीरची रेसिपी कशी करताय. म्हणजे करता येत्या नाही ते ते आता करून बघ. म्हणजे कसं होताय ते पनीर एक मी खेतं का नाही ते कठीनेच राहिलेले हो ते तुट. कठीणच राहिलं ते हच्यात भाजीमध्ये.
पत्थर आलय का.
आ.
काय म्हणतात कचं राहिलं होत का.
हा कठीण कठीण कठीणच राहिल ते.
हा हा हा.
म्हणजे असं नरम होतय का नाही पनीर तो नरम झालाच नाही कठीणच राहिला तो.
होय अ ते पाण्यात घालायचं म्हण त्याला पाण्यात घालून फ्रेश करायच जरा. जाऊून भेटत ते चांगलय.
त्याच्यात असं जिरा वगैरे काय नाही घालायचं का ते फोडणीला.
हा नाही टाकायचं न ग थोडं टाकायचं.
म्हणजे तो आपला हा जिरा नाही शहाजिरा असतोय तो.
चार्जर हवय मी ते नाही टाकत आपलं घरातलं जे दररोजं डेली. मस्त आहे ना टाकत असते ना नही हा. हा आणि जास्त टाकत नाही म्हणजे त्याला तसं घालायचंच नाही होघं मी थोडंफार टाकत दिसून येत.
हा हा हा हा हा म्हणजे आ आलं आलं लसूणची. पेस्ट काालायची त्यात परत हे कांदाची आणि टमॅटोची पेस्ट घालायची. आणि परत ते पनीर मसाला घालायचं काय.
हा पनीर मसाला गरम मसाला धनिया पावडर. ते सगळं टाकायचं त्यात हा.
आणि ते पनीर टिक्का मसाला म्हणतात का नाही ते ते अस लावून. ठेवा लागत काय त्याला मसाला ते.
हो हो, हो हो तेच.
आणि मग हे पूर्ण हा तशीची रेसिपी.
हा हा सेम तसंच काजूबाजू सारखंच हे पण फक्त मसाले तेथवडा,
हा पनीर मसाला नाही घालायचा मग त्याच्यात.
नाही चालते पनीर मसाला पण एकच आहे, पनीर टिक्का मसाला पण एकच आहे. वेगवेगळं काय नाही, उग ते काय तर थोड अ...
ते पनीर टिक्का मसाला असते की नाही. प मि मिळतय ते मग ते असं लावून ठेवाय लागतय ना त्याला.
नाही आम्ही नाही लावतते.
हा हा तेच म्हंटलं मग ते लावून ठेवायला लागतय काय असं विचारलं.
नाही नाही लावायचं नाही मसाला टाकायचा फक्त एवढंच तेलात टाकायचं सगळं जरा. जास्त उशीर म्हणजे असं परतवून घ्यायचं म्हणजे त्याला सगळं तेल सुटसतर.
हा हा हा.
ह कारण तेल जर चांगलं सुटलं की म्हणजे भाजी पण टेस्ट होते ना.
रित्या हा तेच की तसच आता जरा. करून बघणार आता हे दोन्हीतलं आता जरा दोन करून बघायचं आता
हो हो तेचकी कधी तर करून बघा छान होते.
केल. तर कस खातेत नाही मुलं पण आवडीन
हा, हो हो तेच.
असं, आणि काय म्हणताय.
काय नाही बाबा निवांत.
हा हा, तुमच्यातसं मटण वगैरे जास्त नसेल आहे नाय?
नाही नाही आमच नाही करत पण नाही आणि खात पण नाही ना व्हेज.
होय काय म्हज व्हेज का चालतय तुमच्यात नॉन व्हेज नाही चालत.
नाही नाही.
म्हणजे तुमच्यात खातच नाहीत पहिल्यापासून.
हा नाही खात ना, घरी पण म्हणजे चालत नाही आमच्यात कसं पहिला बसत हा अंडी तेवढं म्हणजे आता पहिला खा नाही नाही. हा काय म्हटलं तर,
अं अंडी मासे वगैरे काहीच नाही.
नाही अंडी बघा पहिला खात नव्हते, पण आता कसं हो ते खातेत जरा अंडाकही वगैरे करून. नाही हॉटेलमध्ये अर भेटते ना तेवढं अंडी तेवढं खाते बाकीचं काय खात नाही.
हा, काय नाही हा हा.
हम्म! हो!
तरी हॉटेलमध्ये पण कसं आहे मंसारीपेक्षा शाकाहारी लय महाग असतय.
हो ना हो!
भेटते होय. हा आम्हाला तर मांसाहारी खाऊन खाऊन क नाही असं कंटाळा आलाय आम्ही कधीतरी जाऊन असं वैताकून कनई शाकाहारी खाऊन येतोय.
हा.
मांसाहारी. खाऊन खाऊन पण नको वाटतय ते कधी पण हॉटेलमध्ये गेले की आमचे मिस्टर मांसारीच खायचं ते आम्हाला नको वाटत येत ते खायला. जास्त करून कस तर हॉटेलमध्ये, पनीर वगैरे म्हणा ते असं वेगवेगळं असतं ना ते ताट सिस्टीमच. छान वाटत ते खायला पण
हा हेच कृुच वगैरे खाल्लात का नाही
काय
वच हो वेज तिथे खाल्लात का नाही म्हंटलं
नाही काही समटलं नाही ते भेज
ते हॉटेलमध्येध्ये भेटते म्हणजे असं घरी नाही म्हणजे खूप छान लागते ते पण बघा तुम्ही एकदम
कशाच असतंय ते व्हेज काय म्हंटलं
व्ेज क्रिस्पी म्हणतात त्याला हा वेज वेज क्रिस्पी
हा मग ते कशाच असते व्हेज क्रिस्पी खाल्ल्यास वाट
ते अ ते येत का त्या
फ्लावरचं ना
फ्लावर हो फ्लावर असते परत ते काय गाजर वगैरे ते सगळं वेगवेगळं अस असते ते
हो हो ते फ्लावरच हा हा ते फ्लावरच आम्ही घरात करतोय सोडा मी करते जास्त ते मी
हो अजून त्याला ना असं कडक असते ते म्हणजे थोडं कडक असततेय बघा
हा कठीण असत ते अस म्हणजे मोठे मोठे असे असते फ्लावरचे असे मोठे मोठे काढतेात आणि ते म त्याच्यात मैदा वगैरे घालतोय आम्ही घरात करतेो ना ते मैदा
मैदा मैदा नाही घालत अ हे असतं आपलं कॉर्न हा कॉर्न फ्लॉवरच ते पीठ असते ना
हा ते पीठ पण असतं ना ते मंचुरीचं पीठ नसतं का कोबी मंचुरीचं
हो हो
हा ते लाल कलर पण येते ना त्याच्यात मग दुसरं काही घालायला लागत नाही त्यात ते पण छान वाटतय फ्लावर होय होय
विकतच जास्त म्हणजे कडक लागतोय ना छान ते कस एकदा केल ते ते काय घालत मी नीट लक्ष दिलं नाही ते करताना ते माझ हात ना फिथकलं ते मग ते तेच सगळं झालं होतं पण मग पडलेलं अस तेल कट झालत जरा जास्त
ह हा हा
हा मग त्यानंतर म्हणून मी
कॉर्न फ्लावर लावल नाही त्यान कठीण राहत ते
हा त्यासाठीच ते कडकसाठीच ते लावते मला
हा मग ते मंचुरीिचं पीठ म्हटलं क नाही तेच हा
हा कडक पाहिजे त्यासाठी ते कॉर्नफ्लॉवरच स्वीट लावते त्याला
होय होय आणि कलरस मग जरा कलर घालते काय काही जण नाही तर मग ते पिठामुळे पण ते कलर येतेत ते मंचुरियाच्या पीठामुळे पण होय त्याच्यात पण क हो आम्हाला ते ते सारखी लागते आमच्या मुल्याला नाही मंचुरीि ते फ्लावरच ते लय आवडत त्याला मग ते सारखी बाजारातून आणायला करायचं पास्ता म्हणाते तुम्ही पास्ता वगैरे करताय
हा पास्ता वगैरे करते पण मंचुरियन मला पण आवडत नाही पण आमच्या मिस्टरना आवडते घरी बनवत नाही पणना अस अ बाहेरच वगैरे खातेत
हा ते बाहेरच लागतय कि कुठं गेलं की हे जं मंचुरिय असतय सगळ्यांचं वेळं हे जं मंचुिय लागय हला
हम्म ते
असं घरात कसं ते हाा बाहेरच जमताय असं घरात जमत नाही ते ती गिरवीच ते च तशी होत नाही बरोबर ते
तेच
तुम्ही मग पास्त्यामध्ये काय काय घालताय
पास्त्यात काय नाही बघा ते सगळं मस्त मसाला वगैरे घालते थोडफार परत त्याला पहिला शिजवून घेते जरा
होय ते बॉइल करून हा हा आलं आलं आलं आणि लसूण पेस्ट
नाही ते नाही टाकत
हा हा हा
हम्म
आलंय म
तेवढंच मोदीसाठीठी म्हणून तेवढंच करते मला पण ते जास्त आवडत नाही कारण ते तोंडातच
फिरतोय हा आम्हाला पण मला ळत नाही आमच्या मिस्टरांना आवडत नाही ह्या मुला करायला लागतय बघा ते
हा मी पण काय ते जास्त करत नाही पण मॅगी आवडते मॅगी बनवते बघा सारखं मॅगी चा बत
हो आम्हाला ते जास्त कर म्हणजे मला ते ह हा म फुरगीला पण आवडत असेल
हो हो तिला पण आवडते तिला तेवढंच शिजवून काढून मसाला थोडस टाकते कारण तिकट करत नाही तिला तिकट जात नाही ना अजून
होय होय
ह
असं जास्त पण ते द्यायचं पण नाही म्हणत नाही पास्ता म्हणा मॅगी म्हणा म्हणून म्हणून मी एक बाजार लं नाही मग ते महिन्यात नाही कधी तर त्याला करून देत जास्त पण आणत नाही मी ते होय हे तर दिसलं क नाही तेच मागत होय होय
आमच्या पण घरी आणत नाहीत कारण चांगलं नसतं नाव तसलं काय खायचं
ह हा तेी कसं आपल्याला चावतंय पण ते आत असं गोलच होऊन बसते ना ते गोलीच होऊन बसते त्याची
हा तेच आहे
असं व्हायला लागलंय ते
कधी तर ठीक आहे महिन्यातलं मणा दोन महिन्यातलं अस कधी तर खायचं हा
ही एक वे आणलं का नाही सारखी तेच म्हणून मागते ती
हम्म
असच तुमचे आता किती झाले कॉल
आता म्हणजे मला किती म्हटले सत अठरा म्हटलेला अठरा अठरा झाली असतीलल की अठरा
हा हा हा
अठरा न अठ्र
झाले असतील आता मी एक तुम्हाला नंबर पाठवते होय तेच की त्यांना पण तुम्ही करून बघा उद्या नाही तरर कधी असेल तर्हा मेसेज टाकून बघा म्हणजे ते पण करतात का त्यांचे पण राहिलेत कॉल
हो हो चालेलल चालेल पररत बोलू हो
हा काय देऊ?